आवाज आल्यायं का माझा हा जरा तुझा मला आवाज येतोय पणं जरा जोरात बोल
हॅलो हॅलो
आता आला आता आला
हा बोलकी ग काय म्हणत्या आ
काय नाहीं त्या दिवशी कॉल केलती मंग म्हटलंय बिझी होते आता जरा टाईम भेटलाय कॉल करून म्या म्हटलं काय बोलत होतीस त्यावेेळेस काय झालं
बई तुला माहितेय ना मी फ्लॉवर ब्लिवर काय खात नाही मग जरा ते जरा एकत्र करून अजून कायतर जरा रेसिपी सांग म्हणजे माझ्या जरा शरीराला ते काहीतरी वाढबीड होऊदे
होय तुला म्हणजे जिम पण करतेस तू वेट गेन पण कराल्यास हा वजन पण वाढवाल्यात. ठीक हाय, म्हणजे तुला अशी काय पाहिजे? म्हणजे चटपटीत हवीय काय? आपलं साध नॉर्मल असत पाहिजे काहीतरी
असं काही नाही बघ, मला तुला तर माहितेय चटपटीत खायला आवडतय म्हणजे फळभाजी ते ज्या असत्यात बघ, आता मी ज्या-ज्या खात नाय तुला माहितच आहे. त्या-पो भाज्या वगैरे जरा एकत्र आणुन कायतरी म्हणजे मला व्यवस्थित चांगलं ते बघयला पण वाटत.
हा बघ अं त्याच्यामध्ये तू खिचडी बनवू शकतीस, पुलाव बनवू शकतीस आणि पावभाजी बनवू शकतीस. मग आता तू मला सांग की तुला काय खायचंय पावभाजी, खिचडी, काय पुलाव.
खिचडी आणि पुलाव तर काय हे बाई रोजचच आहे.
खिचडी, पुलाव काय त्यामध्ये भाज्याची टेस्ट तर तुला एवढी आणि मला वाटतय तू ते फ्लावर आणि मिरची वगैरे काय खात नाहीस कने त्यामुळ तू तेक बाजूला काढून टाकणार आणि त्यातन तुला काय त भेटणार पण नाय पोषक तत्व
हा हा. मग तेच सांग मला आणि सोप्या पद्धतीनच सांग.
हा, हा मी पावभाजी एकदम सोप्या पद्धतीत आणि एकदम कमी वेळेत होईल. असे सांगते आणि तू मला माहिती आहे, तु जास्त किचन मध्ये वगैरे नसतेस काम करायला तुला इतकं स्वयपाक जमणार नाही, तुला मी आता जी रेसिपी सांगितली ना तर तू एकटीच बनवू शकशील इतकी सोपी पद्धतीने मी सांगिन मी तुला आणि बघ आणि तू केल्यानंतर मला आवर्जून कॉल कर एकदा की कशी झाल्या ते सांगायला.
नक्की, नक्की! पहिला सांग बघ मी
हा सांगतो बघ, तुला ज्या भाज्या आवडत्यात त्या तू पहिला आधी भाज्या घे. आता पावभाजी मध्ये बेसिक म्हणजे सामान्यता काय जातय अ आपला कोबी. परत वाटाणा. फ्लॉवर. शिमला. मिरची. गाजर. आणि बीट घ्यायच. आता तुला जर बीट आवडत नसेल किंवा. तर बिटाचं तू जास्त बिटाचं प्रमाण वापरू नकोस. एक दोन क्यूब टाकलेस तरी चालते. बीट कशासाठी पाहिजे? कलर येण्यासाठी पण चालते. आणि तुला तर बिटाच हे माहितेय म्हणजे.
हम रक्त बरोबर आहे. रक्ताचं प्रमाण वाढत आपल्या शरीरात बरोबर.
हा आणि फ्लॉवर को फ्लावर आणि तू मिरची खात नाहीस. अशांना मग ते आता पावभजी मध्ये स्मॅश. केल्यानंतरन त्याची टेस्ट तुला जाणावरणार नाही. इतक्या सगळ्या भाज्या असल्यामुळ आणि तू सहज खाशील. आणि आवडीन खाशील.
तसच मला काहीतरी भन्नाट रेसिपी पाहिजे होती.
हो सांगते. आणि तुला आणि काही भाज्या ऍड करायच्या असतील ज्या तू खात नाहीस. त्याही टाकू शकतीस. तू त्यात फळभाज्या टाक.
बरोबर म्हणजे सिमला
आणि काय करायचं. सगळ्या भाज्या स्वच्छ धूऊन घ्यायच्या. धुतल्यानंतर त्यामध्ये थोडं. मीठ घालायचं आणि कुकरला एक दोन शिट्ट्या करून शिजवून घ्यायच्या.
बरं.
त्या शिजवल्यानंतर त्या तुझ्याकडं स्मॅशर असेल. तर स्मॅशरनं पूर्ण. अस बारीक करून घे नसेल तर मग. आपण एक नसेल तर मी आयडिया सांगते. परात घ्यायची परातीमध्ये ते सगळं ओतायचं. आता जर स्मॅशर नसल आपल्या घरी. तर मग ही ट्रिक वापरायच आपण मग. आपला तांब्या घ्यायचा एक. आणि नाहीतर वाटी. आणि ते पूर्ण असं रगडायचं.
तुझा आवाज कणी कट-कट व्हायलागलाय. जरा रेंज मध्ये जा बघू.
हा बघ आता येतोय आवाज?
आला-आला बोल.
हा मग ते पूर्ण स्मॅशरन कणी रगडायचं. असं करायचं आणि कांदा घ्यायच. एक दोन-तीन कांदे घे बारीक काप आणि टमाटो टोमॅटो बारीक कापायचं आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घे. आणि कोथिंबीर वगैरे घे.
बर.
आणि काय कर बटर वापरायचं. जास्त तुला टेस्ट पाहिजे असेल तर. बटर घ्यायचं एक कडई नाही तर एक तवा घे. एक पसरत तवा घेतलीस तर अतिउत्तम. नसेल तर कढईत सुद्धा करू शकतेस. आपण घरच्या घरी करायच.
नाही तवव्यावर चालतय ना. घरातला आपला जो म्हणजे भाकरीचा वगैरे.
अग नाही. म्हणजे आपला तो छोटा असतोय ना म्हणजे तू जर भाजी आपली शिजून पण जास्त होणार. सगळ्या भाज्या टाकणार त्यामुळे. त्यामुळे तो तवा नाही चालत. तर पसरट मोठा तू पावभजीचा जर तावा असेल तर तो एक नंबर लागल. चालल. नसेल तर तू कढई बनवू शकते.
बर. बर. बर. मग म्हणजे बाहेर गाड्यांवर. वगैरे मोठा असतोय तसा आपल्याला.
आ.
बोल बोल ऐकतो.
मग कांदा काप. कांदा मग बटर टाक. आणि थोडस तेल टाक. मग कांदाभाज चांगला. लालसर होऊर्यंत. कांदा भजलीस की टॅमॅटो टाक. टॅमॅटो पण चांगला. आणि टॅमॅटो टाकल्यानंतर त्याच्यावर थोडस मीठ टाक. आणि मग एक दोन-तीन मिनटं परतलीस ना. मग एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची परत भाजायचे. चांगलं एक दोन-तीन मिनिट परत त्यानंतर आता काय टाकायचे आपले. सुखे मसाले. आणि लक्षात ठेव सुखे मसाले टाक. गॅस एकदम बारीक करायचा. कारण जर तू फास्ट केलीस तर जळणार.
बरोबर.
आणि टेस्ट सगळी खराब येणार आपल्याला जळ
पूर्ण बदलणार.
हा बदलणार. बरोबर आहे मग त्याच्यामध्ये अर्धी अर्धा चमचा हळद. दोन चमचे तिखट. म्हणजे तू तिखट किती खाणार आहेस त्याच्यावर टाक. तू तिखटामध्ये लाल कश्मीरी पावडर वापरू शकतीस. नाहीतर आपल्या घरची चटणी वापरू शकतीस.
बर.
समजतंय.
हा. हा.
हा आणि मग. पावभाजी मसाला एक चम्मच. किचन किंग मसाला अर्धा चम्मच. तुझ्याकडे धनी-जिरे पूड असेल तर. तर धने. जिरे. पूड अर्धा अर्धा चमच टाक.
बर.
आणि हे सगळे मसाले चांगले तेलात भाज. एक अर्धा एक मिनिट. भाजलीस तरी चालतय. आणि त्याच्यानंतर न तो आपण जर पावभाजीचा जर रगडा केलाय. त्यो टाक. जर तुझ्याकड जर स्मॅशर असेल. तू काय करू शकतेस. डायरेक्ट त्या कुकर मधल्या भाज्या त्यात टाकायचं आणि स्मॅशरनं चा चांगल आपल घटाळायचं. आणि सगळं एकजीव करून घ्यायचं.
हा. हा. हा.
आणि त्यामध्ये. चवीनुसार मीठ टाक. आणि आपण ऑलरेडी बीट टाकले ना त्याच्यामुळे कलर एकदम भाजीला सुंदर येतोय.
हम्म बर.
असं असं वाटते की. बघितल्यानंतर खावं की काय. एवढा भारी कलर येणार. आणि तिखट झनझणी होईल. हम् आणि काय करायचं. आता ही आपली भाजी तर तयार झाली. आणि भाजी तुला अनेक सिक्रेट सांगते. भाजी जेव्हा गरम-गरम असते. त्यावेळेस त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि दोन क्यूब बटर र टाकायचे झाकून ठेवायच.
बर त्याच्यान काय होतय.
त्याच्यामुळे टेस्ट. एकदम बेस्ट येत्या. म्हणजे एकदम भारी टेस्ट. येत्या.
हा. हा. हा. हा.
आणि आता पाव भाजायचे तुला एक. आयडिया सांगते काय. पाव घे. तू माझ्या मते तू ह्याच्याबरोबर चपाती जरी खाल्लीस. तरी काही हरकत नाही. म्हणजे एकदम बेस्टच म्हणजे छानच लागणार. आणि ते आपल्या शरीरासाठी पण चांगला असणार आहे.
हा म्हणजे कधी काळी जर पाव वगैरे उपलब्ध नसेल तर आपण घरी-घरी बनवलेली जी चपाती तस त्याच्यासोबत पण खाऊ शकतोय.
हा. हा. तेच म्हणते. आता एखाद्या वेळेस पावा नसला आपल्याकड आता काहीतरी. प्रॉब्लेम इशो आला. किंवा काय नसलं आपल्याकड. तर आपण चपाती बरोबर खाऊ शकतेस. आणि मी तुला मगशी म्हणल्याप्रमाण. तुझ्या आवडीनुसार किंवा तु ज्या भाज्या खात नाहीस. त्या तर तू आवर्जून टाकाव्यास. मला पावभाजी त्या मला वाटत.
ना ते मग. तुला माहतीच आहे ते. तू त्यात म्हणलीस फ्लाॉवर ऍड करायच. गाजर. परत आणि काय म्हणलीस शिमला मिरची. गोबी. हे तर मी काय खातच नाही.
हा मग ह्या गोष्टी तू ऍड कर म्हणजे जेणेकरून तुझ्या शरीरात सगळ जीवनसत्व प्रोटीन सगळं-सगळं व्यवस्थित पोहचेल म्हणजे एक शरीर बॅलन्स राहील असं कर.
हा म्हणजे तू जी रेसिपी सांगितस किनी. ती म्हणजे टेस्टी तर आहे मी. आहे त्याच्याोबत जीवनसत्त्व म्हणजे. आपल्या शरीला जे म्हणजे आप लहान मुल. मी आता काय मोठी हाय. पण लहान मुलं पण एक असतात ना की खात नाही. कात य ते त्या लहान मुलांसाठी जर म्हणजे एका मुलग्याने मागितल्या आई मला हे पाहिजे. दीदी मला हे पाहिजे. घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि सगळे-सगळे जे फळभजी आपल्या. मी करून आणि झज संस्कृती क रती तुम्हाला सांगित
व्हय आणि कस आता तुला एक आठवते काय. बा आपण लहान होतो. किंवा आपल्याला आसपास कोणीतरी लहान बाळ असलं आणि ते जर एखादे पदार्थ खात नसल. तर त्याला किती शंभर मार्गानी खायला घालतात म्हणजे त्याला. एकदम असं. कशात त भाजीत लपव. किंवा चपातीत घालून दे. चपाती लाटताना त्यातच घाल भाज्या. असं करतात माहिती ते काय. हा मग ती पद्धतीत आजमोवल्या - सारखे आहे बघ-
हा म्हणजे बघ ना. आता एकेकांना मेथीची भाजी आवडत नसते. तर मग आपण काय करतोय मेथीचा धपाटं - मेथच पराठ करतो. हे त्या प्रकारे तो करून घेऊ - एकरित्या जी म्हणजे एकदमच बेस्ट लेवलची सांगितलीस बग - सगळ्या भाज्या पण त्यात ऍड होत्यात. म्हणजे त्यात त्यांना योग्य ते घटक म्हणजे जे शरीराला पाहिजे ते पण मिळते आणि स म्हणजे सगळ्या भाज्या ज्या मुलांना आवडत नाही त्या इझिली ते खाऊ पण शकतात. म्हणजे मस्त अशी होती रेसिपी छान होती. आणि अ बटर टाकायच म्हटली परत मसाल्याच हे ते जी म्हणजे योग्यरित्या तू रेसिपी शेअर केलीस. आपल्याला आवडली मला मी करेन नक्की म्हणजे एकदा घरात प्रयत्न
अगं मी तुला पाव भाजायचं सांगायचं राहिलं की पाव भाजायचं पाव काय भाजताना काय कर बटर थोडस टाक आणि थोडीशी भाजी टाक त्याच्यावर आणि ते पाव उलटा भाजायचा आणि असं एकसारखं पसरवायचं आणि अलटा पलटा दोन्ही कडून भाजायचं आणि एकदम पाव भाजी बरोबर वाढायचं एक नंबर लागतोय.
हा म्हणजे पाऊ पण भाजून घ्यायला लागतोय जसा विकत आणलाय तसा नाही वापरायच.
ना नाही वापरायचा पाव भाजून घ्यायचा खाऊन बघतू परत मला म्हणशील की मस्त सांगितलेलीस तू रेसिपी आणि ट्राय कर आणि मला काय वाटलं म्हणजे तुला काय वाटलं, चुकत असेल, किंवा तुला काय विसरलं असेल मला कॉल
हो हो नक्की नक्की कर
हम्म चालेल.
हा ठीक बाय- बाय!